ना
हा राहुल काय करतोय
अरे कय नाही रे बसेल बस
सलेलं आहे का काम नाही चालू काही
नाही आता अभ्यास करात होतो पेपर सोडव होतो हम्
ह का कसे चा
ते व्हेजिटेबल वरची एक पेस्ट होती माझे ते पेपर लावलेले आहेते माहिती भरायची राहते त्यामध्ये
अच्छा
हम्म
हाता आता उन राही नु हे पण निघला तुझा मग आर्मीचा हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो अरे आवाज नि येत हे हॅलो